हॅलो अ आ हा ते आठशे नाही ऐंशी द नंबर वरने केलाय मी हा.
त्यावर केलाय बरोबर मग तेच म्हटलं त्यावर तीन कॉल झाल्या.
हा ते ज्याववर तीन झाले आणि हे जेव तीन आहेत.
राहिल्यात हा हा.
हा तुमच्याकडडे वेळ आहे ना वा.
ह की बोला नंतर जायचय बाजार तर अजून काकी येऊन भाकरीतन करणार आहेत.
हा हा.
मग जायचं
णार आहे का हा हा हम् हम् मग
काय नाही बघा
निवास
निवाांत
हम हम आमच्या इडे बी असत सवासणी खरं कसं करते सांगा ते अकराचा वाचने असते त्या वा लग्नाच्या आणि दोन्ही पण त्या कयचे शाखरीवी आणि मांसारी व
हा हा संगच
संघच दोन दोन ताट वाढाय खरं त्या असून सगळं उडद असं पापड विपड काय चुकवायचं ना
तिल्या गाडी्यावर
मग तेने काय खातील ते खातील उरलेलं घरलं म्हजत
नाहीचोय हा हा
मग शाकहारी असणारे शाकह खाना मवसारी असणारे मवसारी
नवस्तारी हा हा आमच्या इथं पण बिरोबाला लागते बिरोबाला वर्षात नाही बहि ना ते कराय लागते मवसाारी हा त्याला ते पोकड लागते म करायच जरी खात नसली तरी आहे ना चार मा तर जे खाणार असे त्यांना नेऊन तिथं बनवायचं घरातून भाकरी भाह तिथ न्यायचं तिथं मग ते जेव घालायचं त्यांना
हा आमचच नाही काय असेल ते जाऊन तिथंच करायचं
हा मग ते म्हणजे भाकरी तन पण तिथेच करताय जाऊ
होय
हा आमच्या तसं नाही आमच्या खज्रीन घरी करून येत रे चालते फक्त जेव तेवढती त जाऊन बनवायच ते तेे का काय करच देवाच्या दारात आणि तिथंच बनवायचं असतं
हम्म शाकाहारी सुद्धा आमचे आता का सगळीच माशी माणसं मांसाहारी आता आमच्यासारखी शाकारी खातात
हा
त्यांना पण तिथ शाकाहारी तिथच बनवायचं घेऊन जायचं हम् हा काय लागल ते म्हणजे ते जण बनवायचं आणि तेल मीठ सगळं मिळते थडा तारातकाईला
होय होय
आणि तिथं जन बनवायचं
हा म्हणजे भाकरी तेन तिथंच करायचं सगळं
हा सगळं तिथंच कराच
हा हा
आम्ही कस नंदू व इथन आम्ही सगळ्या गेलतो ना ते ना आणि ते जाऊन करून खायला मजा येते
होय होय नाही तेवढाच एक दिवस वाटत. चुलीवरच भारी वाटतय जेवण.
जेवण पण भारी वाढतं आणि ून बाहेर जाऊन जेवण करून जेवायला मजाच विकगली दव
होय होय.
खायला दिस
ना तरी पण वर्षात एक चार पाच
काय ते.
असं दे देवाची माणसं दे न असत पक्ती आमच्या जेवायला असतात वर्षात एक तीन चार वेळात रा असतात. भारी वाटतय.
होय तस मस्त मडतय
हा आता महाशिवराती असते ना.
हा.
महाशिवरातीला ते महादेवाचं मंदिर आहे आमचं तिथं मग ते यात्रा म्हणजे हे असतें ना. आदल्या दिवशी महाशीवरात्री दिवशी ते जर दवा जेवण असतं ना ते आमच्याकडे ते आम्ही घालतोय माझ्या दिव भजन माणसा आले कराला घरी घेत्या मग सगळ्या शाबूतय नंतर रताळ च्या आमी शाबू चुडा असतो खळ ना असतेय मिरची भासतय काकडी असते. पूर अस आहे ना म्हणजे पत्रावळीमध्येच वाढतोय मा ताठ भरलेला असत.
हा.
तेव्हा. आमची यात्रा असते डिसेंबरमध्ये यालाम्मा ची. तेव्हा पण ते आमचा मामा पालखी सोबत असत्यात ना. मग त पालखेसोबत जी जी माणसं असत ती आहे ना खोली दिवशी बली ह बोली दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी आहे ना आमचा निवद असतोय त्या देवाला त्या दिवशी जेवा येतात घरी त्या दिवशी पोळ्यांचा नैवेद्य असतोय त्यावेळी सगळे जेवा येतात. त्यां पोळ्या खात नाही भाकरी चपाती करायला लागते
लागतय हा.
भाकरी चपाती पोळ्या असत असते. भाकरी चपाती खरडा सुकी भाजी असं करतोय त्यांच्यासाठी आणि म्हणजे खाणारी खात्यात ते कसं पालखीच होते म्हणून त्यांचा घसा खराब झालेला असते ना ते गोड नको म्हणतात तिकट लागत खरडा मिरचीचं लोणचं ह आंब्याचा लोनच असं लागत.
हम्म आणि ती जागरण कराय पण माणसं येत्यात घरात. मग त्यांच्यासमोर त जोपती लोकं येतात बघा
हा हा हा.
तर म्हणजे असं रात्रीच नाचणारी पण असते जागरणवाली आणि. असं साधी पण असतात मग त्यांच्यास आम्ही मम्मी आमचे नाचतेलेच असं घालत नाही ते मोठ्यानच ते त्यास त्यानी पण जात जेवायला गरम गरम भ करी लाल डाळ कांदा अशी मागतात.
होय होय जना दसव लागते तेच कि मग मी पाहि माणस ना ते जोपतीच असते
हा पो पोळ्या वगैरे खैत नाहीत असं त्याने.
खात नाही भाकरी कोण चपाती खातय. पण भाकरी खात्यात उसळ असंच केक झंझणी लागते त्यांना सगळं
सगळं होय.
ह कटाची आमटी भाकरी असं क कटाची आमटी अस ख खातर त्या दिवशी अक्षरश सांगु आमला कोणी असल्यामुळे नैवे दिघून जायला आमचं पालखी शेवटच मान असतोय नऊ ला नाही वे जात्या तिथलं सगळं सगळं करून यायला नऊ साडे नऊ ते दहा वाज्यात दहा वाजता जेवा येत तीनच्या सालीमध्ये ना डायची ताटं करायचीं बोलत जेवण ते ना अकरा साडे अकरा आम्ही त्या दिवशी संकष्टी असते आमचा उपवास जवळजवळ बारा साडेबारा ला कधी कधी सुरतो हा ते देवाची मा संकष्ट लच असत बोणीत
असे का
हा असं घरापुढंच यात्रा भरत्याहो लई मोठी यात्रा असत्या हा सगळं असते एवढी घरापुढे येत्र असते घर आपल्यालास जाता येत नाही कारण घरात एवढी पाहु येतात दिवसभर ते हा कोनासा वैता घेतय
ह खरं घर भरून वाटत असल
होय घरभरून वाटतेय आणि आमच्या आत्ती आडीला असल्यामुळे लांबचीित आली ना मग घरी येऊन हा पिऊन सगळे जात दुस्या दिवशी खीर केलेली असते खीर खाऊन जाते कोण आ शलेक त्यांना पोळ्यात बांधोय मग केलेले दोन तन पोळ्या दोन तर पोळ्या ना त्यांनाच फेब्र उंडाळून द्यायच्या मग प्रसाद म्हणून असं करतय होय किल डाळ घालून करते की मग
हो
दिवसभर कुठं करायचं नाही ना अ दर फिर करतोतो मागच्या वर्षी सांजा केलता
हा हा
सांजा हात आमट पापड असं केल
खळत हा हा तरर घरात माणस येऊन चार जेऊन गेलेले ते भारी वाडतय ना हम्म आणि चार माणसांचे तोंडा घेतलेले तर पण चांगलंच असते
हा अन रट चांगला असतो ग
होय
कीती क
आणि जोपी माणसांचा पण आशीर्वादला मोठा असतोय
होय होय
त्यांनी ते तोंडात चोन पैसे देतात त्याच्या घरात लक्ष्मी खरोखरी य त्या्या म्हणतात
होय होय
त्यांनी कुणाला पण देत नाही बघा खरच
नाही नाही जे असं निवडक जे त्यांना वाटते त्यांनाच ते देतात बघा
देतत असं कुणाला पण देत नाहीत हम्म
काकांसोबत गेलाय मग आणि काय
मग काय नाही मग आता भाकरी करा आलोय ते शेवग्याची भाजी आई जरा कर म्हणाली
हा शेवग्याची भाजी आहे
हा
हा कोण करते
आमच्यात म मिरगन निघाल्यावर करतात आई करतयत या
हा
काय कर बघ मेर निघल्या आम खात तुम
खात तोय नाही आमच्या करतोते शेवग्याची भाजी आमही नाही खात
हम् ह् मी पण नाही आमचे बाकी कोण जरा जरा श कच जर तर दोन काय तर वेगंवेगळं करायचं म्हणे
हा चालते कि मग
ह असं करते खरं ते म्हणा मिरग निघल्यावर खाऊ हवं
खावाव हा हा
म हा मिरगा दिवशी प्रत्येकाच्या घरात असते अ मग परवा मी मिरगे हम्
का शेवग्या शेंगा आमच्या कडे सुक्या
सुका
हा सुकं
सुकं करताय
श आणि शेंगा आणिडा असं प किन अस आणि नंतर त्याला खोबरं बारीक खोबरं आहे कोठ आणि जस
हा
ह गरम हो आणि आलं घालायच आणि खोबरत घालायचं आणि शिजरं करायचं पाणी घालायच
हा हा हा
सुकं करायचं
हा
च्छा
ह बघतो करून
हम्म करुन बघा की
हा हा ते कसं जरा वेगळं काय तर खालं की बरं वाटत एकच एक तस एकच करू वाटत नाही आणि घटबाजी जर देत का काय होते काय करायचं काय करायचं असच नाही
मग
बघतो की आमच्यात न चुकता मीडायची आमच्या शिंग घात
हा हा
शेंग शिवाळा आयच्या आमख चांगलं लागत नाही
ह दुडळ
तुरीची आणि मुगा टाला मिक्स करू
हा
हा आणि टॅमॅटो वालून शिजय घालतो
हा
टमॅटो जरा चटणी मीठ असं घालून शज शिजाय घालचं आणि नंतर लसणाची फोडणी जातय
ह
हम् हम